लो
हा बोल की.
कडाय तरी
काय नाही घरातच हाय.
काम होतं तूयाकडं
बोल की.
ते मी आता ते पहिले जण साहित्य काढत त्यावे हे गावलं रे मला पत्त्यांचा बॉक्स गावला
हा
म ते कसं खेळायच असते त तुला येते नव का खेळाय?
हेजाधी एकपं डाव खेळलयस का?
माही नाही मी खेळत नव्हतो ते भाऊ खेळत ना माझं मग ते आता दुसरीडे गेले काम आम्हाला. ट्रान्सफर झाले त तेच म्हणलो कस खेळायच.
हम्म हम्म काय नाही बघ पत्ते उघड सांगतो ते
हा
पत्ते उघडलास
हा उघडली त
ते आता पसर म्हणजे पसर म्हणजे असं हातात पसरवून धर
एक मिनिट ह हा सांग
हा मग ते ते लाईन आहे बघ वेगवेगळ्या कलरच्या एक असेल इस्पक एक किलवर
हां
एक चौकट आणि एक बदाम असाल बघ
हाय गी चौकट बदाम आणि असं स्टार असल्या गत कायतरी आहे.
अह स्टार अरे पत्त्याचं पान एक असेल बघ इस्पीक
हा हा हा
आणि किलवर फ्लावर सारखा खेळ
काय म्हणलास?
फ्लावर फ्लावर सारखा शेप असलं बघ तेजा वरच्या पाना
हा बोर हा हा हाय हाय
हा मग ते असते मासे चार असते दोन काळे दोन लाल
हात कि
हा ते असते तिथे आता त्यात काय विषय तू कुठला डव कितीेस त्यावर डिपेंड आहे आता मी तुला समज पाच तीन दोन चहा हात पाणी सांगा पाहिजेत ना
हा मला माहीत मला माहितच नाही रे बा कुठलं काय
यात टोटल तेरा तेरा तेरा तेराच्या चार लाईनी असत्यात एक्का एकच्या जागी एक्का असतोय.
हां
असं दशी पर्य बरोबर हाय त साकडं त्यानंतर असते झोकर टोकर गुल्ल्या काहीतरी म्हणत्यात त्याला ते पत्त्याचा म्हणं वेगवेगळा ते असते त्यानंतर असते राणी त्यानंतर असते राजा
हां
तर चारित पण असते ताय त कस आहे समज त्यात समज तू कुठला तर डाव खेळालीस सोपपा बाय अशी तुला पहिला पाच तेन दोन कसा खेळतात सांगू काय? पाच तन दोन खेळालीस तू मी आणि बंडा खेळालोय
हा
समज तर कसा आता त्यात पहिल्यांदा पाण्या सगळी घेतली जात नाही
हा.
त्यात ठरावीक पाणी घेतल्या जातात काहीतरी त्ये सत्यापासन वरमी आता ठेवले जात्यात आता लय दिवस झाले. मला आठवणा पण जेवढं आठवत तेवढं सांगतो सत्यापा न वरची पानं घ्यायचीत.
हम्म.
टोटल पान किती घ्यायचीत सात चोक अठ्ठावीस अठ्ठावीस थांब थांब आईच हम् अठ्ठावीस आणि दोन, तीस हा दहा दहा पान येत्यात बरोबर.
दादा काय?
ह तीस पानं झाली पाहिजेत ओ.
हा हा आणि किती जण म्हणजे किती जण लागत्यात त्याच्यात?
त्याच्यात तीघजण लागत्यात.
तिघ काय?
हा म्हणजे आता समज आठ्या चार, नवव्या चार, दशा चार, अ गुल्ह चार, राणी चार, राजा चार, हे झाली अठ्ठावीस पानं.
हा.
आणि दोन सत्या असं मिळून तीस पाने घ्यायचे असतात. मग आता यात काय करायचं यात तीन पायनं मध्ये ठरवायचं. आपण तिघाणी की तू किती हात करणार मी किती हात करणार आणि बंडा किती हात करणार
हा.
मग आता ते कसं ठरणार समज भांडण होत्यात तर पत्त्यातली तीन पाच आणि दोनचं कार्ड काढायची ते पिस आणि समोर ठेवायचीत झाकून त्यातला समज तू पाच नंबर असलेला आकडा असलेला पानच उचलस तर तू पाच सात करायचा.
हां.
हा मग आता त्यायाकड पाच हात आली बरोबर हाय माजा कड तीन आली आणि भंडा कड दोन हात आली.
हम.
मग ते काय करायचं भंडारा ती चाली ये पानात. नाही तर मी ती मी पिसणार पान ती काय? करणार. पिसनार आणि प्रत्येकाला दहा दहा पान वाटणार.
हां.
तर तू पाच हात करणार आहेस म्हणून तू काय करायचं एक त्यातल पान लपवायसचस त्यो असणार हुकूम.
हा.
हातात हात करण म्हणजे काय? आता समज तुझ्याकड आहे एक्का, ह्या ह्याच्यात सगळा मोठा एक्का.
एक्का सगळ्यात मोठा, म्हणजे राज राजा पेक्षा मोठा.
हा राजा पेक्षा मोठा, म त्या तर राजा, मग राणी, मग त्या खाली जशी साकड येईल तस.
हा.
एक्का, तवर मोठ्ठा, जवर तिचा जो हुकुमला पिलेला पान आहे. ते हुकमाचाय.
हां.
समज, ते आता हुकूम म्हणजे काय? तसं मतस्या गेनकळ्यांकडे सगळीच पाण असते तसं नाय तुझ्याकडे एखाद्या राऊंड मध्ये बदाम नाय
हां हां हां.
त्या ढापांना तूझ्यात बदाम आहे मग तू हुकुम फोडलास आणि हुकुम निघालाय स्पीक
हा.
आता समज, खाली पानं टाकल्यात, इस्पिकचा एक्का आणि इस्पिकची देशी टाकल्या.
हां.
तर ते नायपान इस्पिकच आणि ती हु हुकुम निघाला समज चौकट
हा
आणि चौकडाचं तू कुठलं पण पान टाकलास समज तू चौकडाची आगती टाकलास एक्यावर
हा.
तर तेव हात तुझा म्हणजे ते तीन पानं जी उतारी झाली ते तुझं. तुझा डावच तु जिंकलास
असावे
हा एक्यापेक्षा मोठा हुकुम
हा हा हा.
पण हुकमाच्या हेज्यात समज मी टाकल्या परत स्पीक ची उतारी आणि तुझ्याकडे इस्पीक नाय आहे म्हणून तू हुकूम टाकलास किती दस्या चौकट टाकला आणि बंडानं राणी चौकट टाकला तर बंडा जिंला कारण हुकमा हुकुमच आहे खरं मोठं बा आहे हुकमांमध्ये राणी का दस्या
हुकुमामध्ये मोठं
उतारी सगळ्यात शेवटला राणी झाली राणी सगळ्यात मोठी ना.
हां हां हां.
त्या राणी ज्याच तिझ्याकडे हात जाणार म आता कसं आहे तसं ती डाव जीकत असते. टाकून टाकून टाकून असं तू डाव जावा जीकतेस.
हां.
असं करत तुला पाच हात करायचं म तीन हात करणार मी आणि बंडण करायचं दोन आता समज तुझ्याकडे पानं नाय आणि तुझं कुठ ठला तरी दोन हात तुला जे डाव जिकायच आहे ते मी जिकलं म्हणजे त्याला म्हणतात हात वढल्यात.
हम्म हम्म.
म मग ते काय करायतस तू एक तर ते डे पुढच्या डावात देऊ शकतेस पुढच्या डावात कर तू पाच करणार आहेस पुढच्या डावात पाच करणार बंडा
हा
मी करणार दोन आणि तू करायचस तीन असं असते हे म्हणजे ते साय सर्कल फिरत राहते. आणि जे पाच करते त्याच्या आधीच्या न ते पिसायच.
हा हा.
असं असते ती हे मी तुला सादा डाऊ सांडला जे की तू आता समज तुझ्याकडे दोघं तिघेजण आहेत तर तू एक येऊ शकतेस समज तूझ्याकडे दोघं जण आहेत हेच सगळं नियम हेच सगळा डाव फक्त सात्या आणि आठ्या असं म्हणत्यात त्यामध्ये तुला आणि त्याला समोरच्याला पंधरा पंधरा पान येते त्याच्यात त्यांना आठ हात करायचत तू सात हात करायचस त्या पुढच्या तू आठ करायचस त्याना सात करायचं
आता समज तुझ्याकडे झाल्या चौघ जण तर चौघ जणांना तुम्ही इंडी गोट खेळू शकतेस.
हा
मेंडीकोटमध्ये काय असतंय, सगळा सेम हे सत्यापासून खालचीच पान सगळी. सगळं सेम. नुसत एवढंच काय करायचं कि यात दशी म्हणजे मेंडे असत्या.
हा हा मग प्रत्येक डावाला नेम वेगळा नियम असेल.
हा पर तेच जे मी तुला सांगितलं तेच. प्रत्येक डाव आणि नियम एकच. कार्ड तीच जी पानं मोठी हाईत ती मोठीच हुकुम चा पण नियम राहतोयच प्रत्येक डावात. नुसतं खेळण्याची माणसं बदलत्यात. आणि माणसानुसार हात बदलतात. चौघा जणां जे याच्यात मेंढी असत्या त्या ह्येज्यात दोघा-दोघांच्या टीमा करून खेळतेत.
हा, हा, हा.
तर मग चौघं जण समोरासमोर बसलाय, तर जी दोघं समोरासमोर बसलेत त्या दोघांची एक टीम असत्या. मग त्यात कसं असतंय
अगदी
समज चार हात पडणार त्या दोघांची पानं मोठी आहेत. आणि तुझ्या समोरच्याचा पान छोटा आहे, पण तु काय केलास अपोजिट टीमपेक्षा मोठं पान म्हणजे तिघांमध्ये सगळ्यात मोठं पान तुझं.
हा.
तर तो हात तुमच्या टीमचा असं असतंय ते.
असं हाय व्हय? आणि त्यो ह्यो डाव कुठला असतोय? हॅलो
कुठला?
ते पत्त्याच आजपणा चौघं किंवा तिघं असत्यात बघ आणि मग प्रत्येकाला ठराविक पानं वाटून द्यायचीत. आणि बाकीचा जो अ गठ्ठा असतोय तो पिसायचा, मधी ठेवायचा आणि मग ते प्रत्येकाने एक एक पान ओढाय चं आणि जोडी लागत नसली तर मग पुढच्याला ढकलायचं. आणि ज्यावेळी तीन पानाची जोडी लागलं म्हणजे राजा-राजा राणी-राणी, एक्का-एक्का त्यावेळी तो विनर होतोय.
ते एक पाना जोडी तीन पाने नाही सगळ्याची लागत्यात त्यात चार हिजी जोडी एक लागत्या, तीन हिजी एक जोडी लागत्या. एकतर तू सत्या-आठ्या, नव्या-दशाची जोडी लावू शकतोयस
हा.
त्या नाहीतर तू तीन गुल्ले, तीन राजा, तीन एक क लावू शकतोयस आणि जी की खाली त्या गठ्ठ्या ज्यातन तू पानं वढतुयस
हा.
त्या गठ्ठ्याच्या खाली एक पान उलट करून ठेवलेलं असतंय. त्याच्या अपोजिट कलर जो असतोय पान
हा.
त्यो असतोय हूकुम. आता समज तुझ्याकडं दोन एक्का हाईत आता आणि हुक हुकमाच पान हाय. काळा काळा चौकडा आहे, तर लाल चौक कडं असणार हुकुम आणि तू त्या दोन एक्यांच्यामधी जर तू हुकूम टाकलास तरी चालतंय. म्हणजे ते तुझं तीन एक्क मानलं जातं.
हा, हा, हा.
पण काहीतरी प्रॉपर जोडी लागत्या. आणि त्यानंतर एक गेम म्हणला असता आणि गेम हाय अ कुठला माहिती आहे काय सत्यपदा म्हणून एक आहे, त्यात काय करात असते ते एक सात्य असते रे त्याच्या वरखाली नुसतं जी पानं आहे ती लावायचं. आणि जाच्याकडं नसते तटवायच ते पुढच्या वेळ सांगतो, तू आधी ही खेळ.
चालतंय, चालतंय.
सत्याबर दम तू किती जणांना पण घेऊन खेळू शकतोयस. की यात दोन कॅट एकत्र केलास तरी चालतोय.
बरं, बरं.
चालतंय. ठेवू का?
हा, हा. ओके.